हा बोल हा बोल.
माझी व्हॉइस क्लिअर हा.
तुझी व्हॉइस क्लिअर आहे.
ओके! तर काय क.
आं!
कातल आहे सुवत.
हॅलो काय नाही बघ बसले होते नीवात खूप कंटाळा आला होता. हो तुझी व्हॉईस यायला.
अच्छा अच्छा म मग काय करतेस तू तुझ बद्दल सांगतेस का डेली लाईफ बद्दल सांगते काय मी ओके.
हा सांग?
हा आता बघ डेली लाईफ मध्ये तर तू किती वाजता उठतेस, मी तर सात वाजता उठते सकाळी.
मी नऊ. साडे नऊ ला उठते.
अच्छा येवढं लेट
हो म्हणजे माझ रुटीन सगळं डिसबॅलन्स आहे रे मला ते स्टडी वगैरे साठी टाइम द्यावा लागतो, रात्री रात्री लागते मग सकाळी लेट
अच अच्छा बरं बरं मग मी काय करते सात वाजता लवकर आमचं मतलब उठायचं असते, सात वाजता उठून नंतर घराचं डायरेक्ट काम करायचं ब्रश नाही काय डायरेक्ट कॉल करायच कॉल मतलब सॉरी डायरेक्ट सकाळी उठून अ ते मतलब नाशत्यातीन बनवायच चहा तीन प्या चा चहा ते न झाल्यानं. तर डायरेक्ट झाडू पोचा करायचा आणि जेवण बनवायचं ते. मेन असते.
हं!
आता जेवणमध्ये पण आमचं नुसतं सकाळी आ सकाळी नुसतं ते तू काय म्हणत ते असते ना मखन मखन चपाती. चटणी आणि चहा. तेच असते आमच सकाळी.
ह
मग तुमचं काय असतय सकाळी नाश्ता?
आम्ही नास्ट्यामध्ये पोहे नाहीतर उपीट असंच काहीतरी खातो.
हा हा आमचं तर ते अ रात्री केव्हा तर बनवतात केव्हा तर असं मन झालं की पोहे नही तर उपीट अस रात्रीच असते आमचं
हं पण दिवसा तुम मग काय असते सकाळी नाश्याला काय असत मग
आमचं तर सकाळी नाशत्याला बघा या तर चहा बिस्किट तेन असतय या तर फिर तो ती दही चटणी चपाती
हा
आणि नाही तर आणि चहा तीन असते तेवढंच असतय आमचं मतलब सकाळी ये ना हेल्दी फूड अस ते स्पेशली तर दही तीन
प्रोटीन ना आहार घेतस काय तू मॉर्निंग का?
होय प्रोटीन तेन आमचं लई मंग लई असतय सकाळी आणि सांगत्यात ना दही तीन सक सकाळी खाल्लं तर ती बेस्ट असते.
हा हा
लई फायदेमंद असते म्हणून आम्ही सकाळी तीन दही तीन असते.
आहा
हूं आणि नंतर
मग दिवसभर काय कर तेस तू ते झाल्यानंतर मग अजून काय काम असतय तुझ
सोय अग आता बघ ते झालं नाश्त झालं म्हणजे काय माझं झाडू पोछा तीन असतय घराचा डब्बा तीन करायचं अस आता माझा भाऊ आणि पप्पा तेन जॉबला तेन जात त्यात ना म्हणून त्यानं डब्बा तीन करायचय तेवढं करूस तोपर्यंतरं बारा एक तर वाजतेयच
ओके
आणि जर सकाळी जर लवकर आवरलं तर नुसतं अं सकाळी जर लवकर आवरडलं की स्टडीज तेन करायचं
हा कोणती म्हणजे म्हणजे कोणत्या प्रकारची स्टडी करतेस काय कोणती स्कीम आहे ती काय तुझे ड्रीम्स आहेत. तुझे सक्सेस गोल काय ये
हां आता मग तेच्या आता स्टडीजबद्दल म्हणजे बिझनेस बुक्स तीन येते ते वाचायचं. आणि डेली प्लॅन्ड तीन आमचं असते ते रेडी करायच असते आणि जर अ बिझनेस बुक्समदे पण लई वेगवेगळे असे बुक्स आहेत. टोल्स अँड फील जरस आणि रिच डॅड, पुअर डॅड बुक असते आणि लई काय असले बुक्सेस आयत वाचायचं नाहीतर एक अ झाडतीन असते ते ते अ ॲलोवेराचं या फिर असं काय तर वाचायचं. जानव बदल असं सगळं वाचून नंतर आम्ही डॅल डेली प्लॅनर म्हणून असते, आमी पूर्ण दिवस काय करायच, क्या अ कुठल्या टाइमिंग मदि काय करायचंय ते सगळ लिवतोय आमी
अच्छा!
ते सगळं होऊस तोपर्यंत नंतर अ हे आपलं कां कॉल तीन करायचं तेवडच असते माझं बाकी काय नई आय.
हम्म हम्म हम्म
हा तू काय करतेस दिवसभर?
बघ माजी स्टडी रुट तेन असते मी ते स्टडी रुटीन तेवढं फॉलो करते.
हा हा
जसे की मॉर्निंगला जर मी नऊ दहा वाजता उठले तर पहिला फ्रेश होते, अंगूळ करते आणि त्याच्यानंतर न म मी माझ्या लायब्ररीला जाते. तित माझे पेपर ते किंवा नोटस् ते रीड करते, पेपर सेट सोडवते. किती माजे स्कोर आयत. काय नाय सारखं चेक करत असते म्हणजे जसं म मा आता कॉम्पिटेटिव्ह यूग चालू आय बरोबर ते त्यासाठी मला प्रिपरेशन माजी हार्ड प्रिपरेशन पाहिजे की हा बाबा कुठे माझी जाता कामा नये, फर्स्ट अटेम मध्येच माझी सीट निघाली पाहिजे, असं माझ गोल आहे तर मी त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करते, तिथून लायब्ररीतून आले की घरी आल्यावर थोड फ्रेश होते, थोड स्नॅक्स वगैरे खाते आणि त्याच्यानंतर परत स्टडीज ला बसते, परत ते झालं की मी माझ रिव्हीजन करते रात्री बसून कि बाबा आज दिवसभरात मी काय काय काय काय स्टडी केलं, कोणत टॉपिक स्टडी केलं त्याला रिवाईज करते जर मी केमिस्ट्री केलं असेल तर मी केमिस्ट्रीच केवड काय काय नोटस काढले, कस इक्वेशन सॉल्व केले, त्या प्रकारचे क्वेशन अंन्स तर सोडवते क्वशन
बरोबर हा.
सगळं झालं की मी म परत झोपते आणि रेग्युलर माझ चालूच असत आ पण त्यात मी एक गोश तस तर नई मी डिहायड्रेट होत नाही, मी कंटिन्यू माझ वॉटर बॉटल माझ्या पाशीच असते, मी सारखं पाणी पीत राहते, पीत राहते म्हणजे कसं तेवढीच एनर्जी बूस्ट होत जाते दरोज
माझं ते एवढं नई होत मी नुसतं म्हटलं ह असं तर नई बट मला दुसरं काही काम नई, बट मला ते लक्षातच राहत नई पाणी प्याच नुसतं जास्त कुणाला तर बघितलं ना पाणी पिताना तेव्हाच ताण लागते मला आणि तेव्हाच मी पाणी पिते. अस आय.
नई आपली बॉडी डीहायड्रेट डिहाय सीझन कस चालू आहे बघायल्यास लोकांची अ हालत खराब व्हायल्या, दिवसेंदिवस आता आपल्या इकडेच किती टेम्परेचर आहे फोर्टी टू फोर्टी फाइव पर्यंत टेम्परेचर गेलेय ही सगळ्यात हाय टेम्परे चर गेलंय ह्या वर
बरोबर आणि हा न्यूजमधून पण आले
गरम व्हायला लागलंय एवढ हाय टेम्परेचर मध्ये काम तर करत असेल त्यांना माणसाला उनात बाहेर येऊ वाटण झालंय एवढ ऊन
आणि एवढं ऊन आता याले बट आता पाणीची पण कमी झाले ना वर्ल्ड मधि दुनियामध्ये पाणीचे पण ते काय म्हणतेत ते कमी व्हायले एवढं ऊन तीनय म्हणजे ते काय रिव्हर्स ते नस त्यातन नदी तीन तेे पण सुखआले
पण ते वॉटर सोर्स काय रिजनरेट होते पाऊस पडला की वॉटर जनरेट होते आता पाऊस पडला कि परत आत आता उन्हाळा तर बऱ्यापैकी संपत आला आहे आता पाव काय चालवणार पाऊस पडणार परत तेच तेच फ्लो तुटत नाही ग आपण काळजी करायची आपण आपल्या बॉडीची काळजी करायची क आपण कस हाय्रेड्रेटेड राहणार आपण हायड्रेटेड राहिल आपण आपली बॉडी मेन्टन केली तरच आपन सर्वाईव्ह करू शकणार ना
होय ते तर हाय ते पहिलं तर तेच मी करते जेव्हा सकाळी उठल्यान उठलेच मी एक ग्लास पाणी पिते असं सांगतात की स सकाळी उठल्यानंतर लगेच आपण पाणी पिलं ना एक ग्लास पूर्ण तर आपली लईच काही बिमारी जात्यात बिमारी येत नाही आपल्याला
हो सकाळी पाणी प्यायचे फायदे तर खूप आहेत मला माहिती आहे की आपण हानी पिऊन वॉटर पिऊ शकतो हानी वॉटर पिऊ शकतो ब जीरा वॉटर पिऊ शकतो त्याच्यातून वेट सियासीड वॉटर पिऊ शकतो. तू न सियासीड वाल पाणी पित जा कारण की तू हायड्रेटेड राह तुला पाणी प्यायचं लक्षात राहत नाही ना त्यासाठी सिया वॉटर च यूज म्हणजे कस तुझी बॉडी लवकर डिहायड्रेट नाही होणार हायड्रेटेड राही
ह ते पण आहे म्हणूनच मध्ये मी करत होते ते चियासीड पिेत होते आणि माझं आपण एक बॉटल आहे त्याच्यामध्ये लिवलेलं आहे
मला वाटत नाही खायला पण इट्स हेल्दी ब्रा हेल्दी
हां ते तर हेल्दी असते बरोबर म्हणलीस तू मी मधी करत होते ते चिया सिट्चं आणि माझं पकडं असलं बॉटल आहे त्याच्यामध्ये लिवले की हे तासात हेवं एक तासात एवढं कंप्लीट करायचं तसं ते मी करत होते आता मधी काय कामातून हे आहे ना स्टडीज म्हणून मला अस विसरते मी असं ह्याबीट आता नक्कीच मी ते फॉलो करील
हा ते हॅबिट हबी च् तुझ्या बॉडी साठीच चांगलं आहे ते आता समज तू डेली वॉटरहाय वॉटर घेत राहिलस तर तुझी बॉडी डिहायड्रेट होणार नाही तुज वॉटर फ्लो बॉडीचे वॉटर मेंटेन तुला माहिती आहे ना आपली बॉडी सेव्हंटी फा्ह पर्सेंट बॉ
पाणीने बनली होय बरोबर आहे
नायटीनाइन पर्सेंट पेक्षा नायटीनाइन पर्सेंट मध्ये सेवेंटीफाइव पर्सेंट हे वॉटर ह्युमन बॉडी मध्ये लागतच
होय लागतेच बरोबर आहे मग बरोबर म्हणालीस
तर त्या गोष्टींची जरा काळजी घे आणि मी सांगितले त्यावर काम करवते.
होय होय ओके तू जे सांगितलेस ना आता नक्कीच मी करेल ठीक आहे. थँक यू मला माहिती एवढी दिलीस मी पण दिलं ओके
हा हां ठेवते मी.
हं